हॅलो?
हा बोल ना ग.
हा, बोल कामात होती का ग?
हो, थोडी कामात होती ग, तेच आपले रोजची काम.
स्वयंंतोकाच्या तयारीला लागली?
नाही थोडा वेळ आहे, ते मिरचीचा ठेचा बनवत होती.
अरे बापरे, हो का?
हावो.
खूप बनवायला शिकली ना, तू तर.
हो, आता नवऱ्याला द्यावं लागते ना. त्याच्यामुळे बनवावच लागतय.
ठेचा तू-
ते खूप दिवसापासून मागे लागले होते.
अच्छा, अच्छा, कसं बनवली तर, मला पण सांग ना?
कसं म्हणजे, दोन पद्धतीने बनवू शकतो आपण, म्हणजे लस- सून आणि मी मी लसूण आणि मिरचीच टाकली फक्त आणि मीठ टाकायचा.
अच्छा, अच्छा. भाजत ते तेलामध्ये.
अ.. नाही, नाही, नाही, तेलात भाजून नाही करत, कच्चेच मी हे करते- पिसून घेते आधी- अ... आता मी पण फर्स्ट टाइमच ट्राय केली, मी त्या दिवशी सासूबाईला विचारलं होत. कि, हा कसं करायचं बा म्हणून, खुप दिवसा- च करेन, करीन म्हटलं, पण ते काय होतच नव्हतं, होतच नव्हतं, त्यांना पाहिजे होता मिरचीचा ठेचा.
अच्छा.
हा आणि ते खोबरा, शेंगदाणे, वगैरे टाकून लसूण, हिरवी मिरची- ची वैगरे-
ते पण टाकून आपण, हा ते पण टाकून आपण बनवू शकतो. जर जास्त तिखट नाही पाहिजे. तर मग खोबरा, शेंगदाणे, वगैरे टाकायचे, म्हणजे आपल्यावर आहे.
हो, म्हणजे मी दोन- तीन मी दोन, तीनदा बनवली. कधी, कधी यांना टिफिन ला पण देतो मी, म्हणजे हिरवी मिरची- लसूण आणि शेंगदाणे टाकते मी त्याच्यात आणि मग थोडा जिरा टाकते-
आणि त्याला तेलामध्ये हे -
हा हा मी तशीच करते. मग मिक्सीच्या पॉटमध्येध्ये मी नमक टाकते. आणि तेल टाकते. ते आणि मग त्याच्यात तो मसाला पिसते झाला ते रेडी चट्ट
हा रेडी हा ठेचा मी लसूण आणि मिरचीचा बनवला. म्हणजे विचारली होती मी शेंगदाणेच वगैरे करू का बा म्हणून. तर ते नाही बोलले. तर मग लसूण लसूण घेतले. आणि मिरच्या आणि मीठ आणि तेल
हो आणि पिसते का? कि त्याला काही शिजवते वगैरे.
नाही नाही मी तेलामध्ये थोड कर करते ते म्हणजे पिसून झाल्यानंतर थोड तेलामध्ये फिरवते.
अच्छा अच्छा अच्छा हो
हा तेल वगैरे एका एका गंजामध्ये तेल वगैरे टाकून ते पेस्ट वगैरे जे पिसलेली आहेत ते टाकून वगैरे थोड तेलामध्ये हा थोड तेलामध्ये करते त्याला. म्हणजे थोडा तो तिखटपणा थोडा कमी एकदमच तिखट मग हिरव्या मिरच्या थोड्या तिखटच राहते. मग एकदमच तो तिखट होऊन जाईल ना त्याच्यामुळे थोड
हो जर शेंगदाणे वगैरे राहिले तर तो तेवढा म्हणजे टेस्ट म्हणजे हे नाही होत. मिर्चीचा हम्म
हा शेंगदाणे किंवा खोबर पण टाकू शकतो आप पण लसुन, जीरा, तेल, मीट असच बनवते मी नॉर मला साध म्हणजे आता त्यांच्या आता डिमांड आहे तर
हो पूर्ण करायलाच पाहिजेत.
त्याच्यामुळे
हा आतापासून सुरुवात करते तू स्वयंपाकाला.
नाही ग स्वयंपाकाला सुरुवात नाही. ते ठेचा वगैरे बनवून ठेवून देते म्हटल.
अच्छा अच्छा
आणि आज काही पोळ्या काही बनवत नाही आज.
हो का
हा हो ते डाळकांद्याची भाजी बनवते, तर मग त्याच्यासोबत भात बनवते.
हो अच्छा अच्छा
हम्म आणि थोडा किराणा पण घ्यायचा आहे. पोळ्यांचा व कणिक वगैरे संपलेला आहे तर मग ते पण आणायला सांगायच आहे. त्याच्यामुळे आज मग भातच बनवीन. तू काय बनवते तर आता.
अरे मी ते काटवेल कापून ठेवली होती. ते करते. वरण बनवते. आणि पोळ्या करते. पोळ्या त्या जऊ ऐकल का तू जवस का जऊ काहीतरी म्हणतात त्याला.
ज्वारी
नाही जवारी नाही. जवच म्हणतात त्याला.
कशाचा प्रकार आहे तो. गहू गहू
गहू म्हणजे आपली ज्वारी बाजरी ज जस राहते ना तस तो राहते तो जव. त्याच्यात म्हणजे ते शुगर तेच्यानी खूप कंट्रोल राहते.
अच्छा अच्छा.
हम्म! तर त्या पोड्या करते मी, आजकाल सुरू केली त्या पोड्या बनवण.
हो, तर मला पण आता मी एकच टाईम पोड्या आणि म्हणजे म्हणजे सकाळी टिफिनला पोळ्याच देते, आणि कारण की वेळ हो ते ना, एवढं घाई घाई होत नाही.
मग रात्री आता, भाकरी करणं चालू करेन आता मी, वा बाजरी किंवा बेसन पोड्या आहे ते
हो, चांगलं होते ना ते, म्हणजे शरीरासाठी चांगलं आहे ते
हो, म्हणजे कारण आता खूप, हा खूप फॅटनेस वाढत चाललाय, त्यांची जिम पण बंद आहे, सध्या खूप फॅटनेस वगैरे वाढत चाललेला आहे, त्याच्यामुळे मग ते म्हणतयात की, भाकरी वगैरे कर.
हो, बरोबर आहे त्याच पण
हम्म. आता ते आता ट्राय करून बघते, मी केली होती एकदा झूणका भाकर बनवली होती. ती मी एकदा
हो हो, मी बघितली तुझा स्टेटस.
हो पण आता खूप दिवस झाले, मी भाकरी वगैरे केल्या नाही, आता अजून चालू करीन म्हटलं, ज्वारी वगैरे आहे, ज्वारीचं पीठ आहे.
आज आज तर काही बनवत नाही, आज तर आज ते चण्याची डाळ वगैरे भिजू टाकली होती मगाशी, तर ते डाळ कांद्याची भाजी बनवीन.
अच्छा!
हम्म! म्हटलं खूप दिवसाचे ते ठेचा, ठेचा म्हणत होते मिरचीचा. त्या दिवशी विचारली मी, कस बनवायचा म्हणून तर त्या ते बोलले की, मिरची आणि लसूणचा बनवायचा असेल तसाही बनवू शकतो, किंवा मग शेंगदाणे वगैरे टाकून पण बनवू शकतो. तो, तर मग मी यांना विचारलं कसा पाहिजे तर, ते बोलले साधाच पाहिजे.
हम्! तसच फर्माईश राहत होता, आमच्या घरी तसच आहे, आज असं बनव, आज
हो, आमच्या घरी रोजच रात काय नाही काई, काय नाही काई, आता ते गावाकडून पा पापड वगैरे सगळं काही घेऊन आलो आम्ही, गावाला गेलो होतो मागच्या महिन्यात तर दही मिरच्या, दही मिरच्या, पापड
दही मिरच्या आहेत का ग तुझ्याकडे?
हो, आहेत माझ्याकडे दही मिरच्या.
हो का, चांगला आहे ना, मला पण खूप आवडतात, इकडे मिळत नाही त्या, दही मीरच्या नाही मिळत असे मिरची मिळते, तेझात मसाला वगैरे भरला राहते, मला ती तेवी नाही आवडत, मला दही मिरची आवडते.
यावेळेस म्हणजे माहित आहे का, म्हणजे फक्त माझे हजबंड खातात आमच्या घरी दही मिरच्या, मी पण खाते म्हणा, पण यावेेळेस ते म्हणजे गावाकडून ते आणले पण, ते बरोबर काही वाटले नाही म्हणजे दही टाकली आहे असं काही वाटलं नाही, ते मसालाच भरल्यासारख्या वाटल्या त्या. अ मागच्या -माग वेळेसच्या खूप टेस्टी झाल्या होत्या एकदम दहीच्या वगैरे पण यायला पाहिजे ना टेस्ट. यायला पाहिजे त्याच्यामध्ये दहीची वगैरे हा.
च नाही त्या दहीणी.
नाय नाय रेडीमेड -रेडीमेड नाही मिळत त्या.
हा हा.
त्या घरीच बनवावं लागते आपल्या तिकडे गावाकडे राहिलं तर सगळं बनवू शकतो आपण.
हो इकडे कुठे सगळं जे गावच्या लोकांनी, आता सासूनी, आईनी जे दिलं ते
तेच हा मी ते तिकडूनच घेऊन आली ते आता. पुढच्या -पुढच्या वर्षीपासून तर बनवणार की नाही तर ते पण नाही माहित कारण की माझ्या सासूची इकडे ट्रान्सफर झाली आहे तर आता हा तर आता पुढच्या वर्षी ते त्यांच्यासाठी बनवत होते तर आमच्यासाठी पण बनवत होते आणि आम्ही इकडे इकडं कुठे आपण बनवू शकतो इथं ऊन पण नाहीयेत ना इकडे वाळवण वगैरे करायसाठी जागा नाहीे कुठ
नाही नाही इकडं तशी काम जमतच नाही, रेडीमेडवालाच काम आहे इकडे.
हो आणि इकडे सगळे लोक रेडीमेडच घेतात ना काही पापड्या -पापड वगैरे सगळं रेडीमेडच मिळते इकडं ‌ इडे तर रेडडीमेडच घेतात इकडे सगळं.
हो ते तर आहेच म्हणा.
हो.
हम्म आणि ते तुझ्याकडे वड्या आहेत का वड्या नकवड्या?
वड्या हो वड्या पण आहेत वड्या पण घेऊन आली मी.
चांगलंय चांगलंय हम्म.
पण आपल्या इकडे जशा बनव तात ना तसे म्हणजे यांचे नाही वाटलं म्हणजे ते कोणते डाळ कोणते डाळ यूज करता त्याच्यामध्ये मला काही समजलं नाही. पण जे मी आणले घरून तिथली टेस्ट वेगळी आहे. पण आपल्या इकडे ज्या बन म्हणजे माझी मम्मी वगैरे जेव्हा मी लग् ज्या आधी खात होती त्या वेगळ्याच होत्या वड्या.
हो आपल्या इकडला छान टेस्टी लागतात.
मग छान टेस्टी लागतात आणि ही भाजी बनवते कारण मला वळ्याची भाजी खूप आवडते.
ते जे आपण बनवतो त्या वळ्या वळ्याची भाजी खूप आवडते पण म्हणजे तिकडच्या सारख्या ह्या ज्या वड्या मी बनवते ज्या दिलेल्या आहेत मला इथून घरून तर त्या तशा वाटत नाही तशी टेस्ट नाही वाटत.
हा त्यांची पद्धत वेगळी असणार वड्या बनवायची. हम्म!
क बनवते माहित नाही आता आमचं काम आहे फक्त जाणं जाणं गाडी घेऊन सामान घेऊन येन.
हो ते तर आहेच आयती आपल्याला मिळत आहे कशाला आपण नाटक करायचे.
हो आणि त्यांनी त्या मी फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सगळं बनवून ठेवलं होतं आणि ते खूप म्हणजे ब म-प्रत्येकच महिन्यात म्हनत होते बनवून ठेवल्यापासून मार्च महिन मार्च एप्रिल महिन्यापासून ते मागे लागले होते की या तुमचं सामान वगैरे घेऊन जा. सगळं काय बनवून ठेवलं आहे ते, पण आमचं काही जाणच नव्हतं इकडे सुट्ट्या पण नाही मिणत निघणंच नव्हतं होत. मग आता ते माझ्या म्हणजे, नंदीच्या तिकडे नवरदेवाच्या घरी आम्हाला जायचं होतं. तर तो निमित्त, हा, तो निमित्त झाला, आणि मग गाडी पण घेऊन गेलो होतो आम्ही तिकडे, तर मग सामान पण आला.
हा, बरोबर आहे. निमित्तच पाहिजे राहते आपल्याला तिकडे, जायचं गावा कडे, नाही तर कुठे एवढ्या दुरून जाणं होते बिनकामाने, हा तेच.
हा ना भ पूर, संपूर्ण गाडी भर आमच तर खूप सामान होत, पूर्ण तांदूळ वगैरे, शेवळ्या होत्या एका हेच्यात त्याच्यामध्ये, खूप सार सामान होत, डीक्की मध्ये पण
झाला ना मग, गाडी घेऊन गेले तर तुम्ही लोक
आम्ही सामानासाठीच घेऊन गेलो गाडी, नाही तर आम्ही असं ट्रेननीच गेलो असतो. आणि ते मेन म्हणजे कस त झालं आमच्या दोन्ही तिकीट, या येण्याची आणि जाण्याची कन्फर्म होती, पण आमची येण्याची ट्रेनच कॅन्सल झाली.
अच्छा अच्छा!
त्याच्यामुळे मग तो आम्ही गाडीचा प्लॅन केला, नाही तर आम्ही काही गाडी काही जाणार नव्हतो, आणि पाऊस पण खूप होता, आणि समृद्धी हायवेने गेलो होतो, तर समृद्धी हायवे पूर्ण पहाडीइला काय, पूर्ण पहाडे पहाडीचं ठिकाण आहे.
हा हा हा.
समृद्धी हाईवेवर, खूप पा
अच्छा!
हम्म! समोरच काही दिसतच नाही, खूप पाऊस य पावसाच्या
हम्म! एवढ्या पावसात जायला भीती वाटते ना, ड्राव ड्रायविंग वगैरे करायला.
हो, पण करतात म्हणा आता, झाला आता दोन दोन वेळा येणं जाण, म्हणजे चार वेळा झाल समृद्धीवररून आता. येन जा येन जाण, येन जाण
चांगलं हाय, गाडी घेतल्या पण तुमच्या कामात येतय.
हो, तर गाडी गाडी आल्यावर ते कामात येतेच, गाडी अशी राहत नाही, आता पावसाच्या दिवसात कसं होतय, म्हणजे आता बाईकने आम्ही जातच नाही आहोत कुठं
हा, कुठेही आता म्हणजे, पाऊस असल्यामुळे कुठेही गाडी गाडूनच, गाडी गाडी आहे म्हणा, कामाचीच आहे गाडी. गाडी गाडी असलेला काही लॉस नाही हाय. कामात येत कामात येतच येत तेच गाडी, आमच्या कामात तर येतच आहे गाडी.
आम्हीच तर रडून जातो, म्हणजे कसं आमच्याकडे टू व्हीलर पण आम्ही नाही घेतली इकडे
हा.
काहीच नाही, मग कधी कधी जातो, आता उबेर व वगैरे आहे तर, चांगलाय नाही
हा, कधी पण कॅब वगैरे, नाही पण म्हणजे कशी आप आपली गाडी असेल तर, आपल्या टायमाचं काही हे नाही राहत.
हा-हा पाहिजे पण आता आम्ही पण विचार करत होतो की म्हणजे टू व्हीलर तरी घेऊन घ्यायची बा म्हनून पण कस इथे ना ठेवायला पार्किंगला जागा नाही राहत. आणि ते भेटते तर मग ते गाडी तशीच पाण्यामध्ये ते पूर्ण पाणी त्या गाडीवरून असं आहे नी इडे तेवढी व्यवस्था नाही करू शकत, आपण आपल्या इकडल्यासारखी म्हणून
नाही-नाही-नाही व्यवस्था तर आमच्या इकडे पण नाही आहे. म्हणजे पार्किंगशी समोरच आहे. बिल्डिंगच समोरच पण असं काही हे नाहीय गाडीच्या वरूनच अस काही राहील असं काही नाही आहे. ते बाहेरच ठेवल्यासारख्या राहतात त्या गाड्या.